आपला कि चहा पाणी झालं काय
उठले झोपुण करायचं आता
हा हा वातावरण कस आहे तुमच्याकडं
नाही आहेाय असंच आहे पावसाच वगर काय नाही
काय पाऊसच नाही ना तिकडं पण आमच्याकड पण पाऊसच ल्यामुळे शेतकऱ्यांच सगळं नुकसान व्हायचे पाळी आल्या सगळं ए हळू गे भाताच जास्त प्रमाण असते ना आमच्या शेतात आणि ते पाणी नसल्यामुळं तेच पेरनी नाही आणि पेरल नसेल तर मग खायचं काय मग
हा हा ह आमच्या काय तस काय पाऊसच नाहीये आमच्याकड अजिबात नाही एकदा काय तुस तरकेच्या दरम्यान काय तर पडलेला परत अपुसच नाही
हा हा
मग तुमचं झालंग नाही चहा पाणी
आमचं पण झालं चहापाणी आता दुध तीन काढून आलो. म्हणुन म्हटलं कॉल करून बघूया. हॅलो हा स्वयंपाक काय नसल अजून तुमचा
अजून काय नाय कराचं आता
हा हा
तुमचा
आमच सुरुवात केली आता त्या आमच आज सासर आहेत ते लवकर सात साडे जेवत्यात त्याच्यामुळ लवकर आवरायला लागतय. काय चालूय आणि मंग
काय नाही बघा निवांत सध्या ते जरां सकाळपासून जरां कणकण वाटत होती
हा काय ओ म इंजेक्शन घेतलं नाही.
नाही गं आज झाल्यास बघायच च जर कमी नाय अस वाटलं का त्येच्यात आभाळ बिभाळ आलग कि तेवढं अंग दुखतंय ना त्या लगेच दवाखान्यात बोलतं
होय आणि ते इंजेक्शन पण घेण्यास सारखा त्रास होतंय इंजक्शनचा पावसाच वाटतावरण झाला की ते जास्त दुखतंय जिथं इंजक्शन घेतय ती जा जागा भरपूर दुसत असं गाठी झाल्या गत होत्यात.
हा
हम्म होय होय. त्या माझं पण शिजर झालंय आहो तीन चार ऑपरेशन झाल्या ते आभळाच वातावरण झाल की अस लईचं अजून का समोर चाललंय दुखत्या कंबर
होय की आहो त्याजामुळच त्रास होतंय ते आणि काम तर काय कराविच लागतात घरातली हे काय पप्पा
मुलांची शाळा आता उद्यापासून चालू न
काय म्हणला?
मुलांची शाळा म्हटलं उद्यापासन चालू न?
ते व्हय त्यांची पण तयारी चालू हाय की सगळं जळ करायची धुतलेली वाळवून ठेवायची बॅगा धुतलेल्या
हा कितवीला येत मुलं शाळेला
मुलगा आठवीला आहे मुलगी चौथीला ये. हं हा मोठेयेत लवकर लग्न झाल्यामुंळ मोठे हा हा
माझं पण अं एक अंगणवाडीला होता तो आता पहिलीला गेला आणि पहिलीला होता तो दुसरीला गेलाय. हा मुलं छोटे येत होय माझं पण लहान वयातच लग्न झालंय. दहावी नुसतच झालेली आहो हा
माझी विचारू विचारता काय माझी माझी आठवी झालेली. हा आठवी झालेली पंधरा वर्षाचे मधे लग्न झालं सतरा वर्षात मुलगा झा ला का डिलिव्हच कॉम्प्लिकेशन अस
हा हा
त्रासतेल करायला लागलय
होय होय. आ माझं पण सोळा वय चालूतं लग्न झालं तवा आता सतरा अठरामध्ये दोन ऑपरेशन करून मुलं झाली. ऑपरेशन करून झाल
ह
ह
काय आपल्याला वाटते दुखण दुखण झाली पण दुखनं चालूच राहते
होय होय सिझर व्हते काय नाही काय न होते आपण एक एक प्रकारचा अंपंगच की
हो कि दुखण झालं जाते
होय आणि काय मग नाही व्हय का
ठेव घे म्हणजे ते शर्ट ठेव आणि काय झालंय ना मुलांचा आवाज येण झालाय
मुलं हायच बघा खेळालाल्यात बाहेर- ती बर्थडे गाडी घेतली त्यांना त्याच ते तर खुळकुळा केलाय त्यानी गाडी चांगली गाडीची वाट लावलीया
मुलं मुलं तसच आहे. चांगले असताना खेळणार नाही ते तोडून मोडून खेळणार.
होय व्हय मोठी फोर व्हीलर मध्ये असते बघा ती लहान मुलांना ती तवा घेतलेल ते
हो का किती ला घेतलंय
कि तेव्हा भावाने घेतलेली बघा आठ हजारला एक वर्ष झालं घेऊन- बर्थडे ला घेतलेलं - होय होय तव्हा म्हणजे ते कोल्हापूरमध्ये घेतलेले त्यामुळे दहा हजार किंमत सांगितलेली तिकडं कोल्हापूरमध्ये घेतलं ते आठ हजारला मिळालेली चांगली होती त्याच्यामध्ये गाणी पण असे लागत होतं ते पूर्ण खुळकुळा केला आता त्याच्या वायरी ते अशा सगळ्या लोमत्याय त्या
अ हा
होय होय मुलांना कळत नाही वा आपल्या वस्तु कशा ठेवायच्यांत काय अजून लहान वय आहे त तसच होय मग काय नाही बघा सकाळ जरा गोळ्या केलेल्या अ ते तांदुळ परवा दिवशी भिजवलेलं काल सकाळी वाटलं मिक्सरला आणि ते तुरडाळ पण भिजत घातलेली ते पण मिक्स केलं आणि जर मीठ घालून ईनो त्यामध्ये घालून झाकून ठेवलेलं
हा
हा मग ते रात्री केलं
बर
त्या बटाट्याची भाजी खोबरे चटणी केलेली
हा हा खोबरच तुम्ही कशे करता तुम्ही
खोबऱ्याची चटणी कसं करतात तुम्ही आपली खोबरं ज जिरं जरा काय ते तर फोडणी त टाकायच नंतर ए विरु गाडी इकडं आण- गाडी इकडं आण ती अ खोबर लसूण आलं कोथिंबीर मिक्सर ला जरा लावायचं त्यात थोडशी डाळ तय आणि मिक्सर लावते नज मजार जिरच आणि अ कडीपत् का घालून फोनणी करतोय त्यावर वतोयेते म्हणजे त्यात काय फोडणी दयची नाही ते खादी उतरून त्याच्यावर फोडतो तुम्ही कसं आता
पण मी काय करते पुटडाग घते का
फुटण्याच काय हा मी पण घातलेली ती खुटनेच ंडाळ आम्ही पण घालतोय चली सा ते छान होते हो चटणी मग
हा हा हम्म
आणि आपे कस करताय तुम्ही क त गरे असच करताय ना का तांदळाचे पण करता
दोन्चे प
हा हा गरबडी जरी करायच असल तर आपल्याला घरी असं केलं तर सारते ये क नाही हो टाका दि दोन
होन कायला लागला मला
यालाय का उदण तननंतै होत
हा झालं दोन मिनिटं राहिलं फक्त
हा हा होय लय ये हा हा दिवस पण एकट भरपूर झालंत आह माजलाही नुसतन झाल्या त्या टायमाला पल सर् स
माझे प पहि ज टास्क केले त्याच्या तर काय विचार ना फक्त दोनशे रुपयाे
हो
झाले हो म्हणजे त्या वेळेला मला नवीन होतं का दोन होत बोललेलं कॉलवर तसं कल हा
काहीच नाही रे बर असत मला सगळं
तुमचाच नंबर आहे ना
कााय मागचते
आरती राऊत
हो हो मारते
मग कॉल चालू असताना मला कॉल याला इनकॉमिंग
नाही झा असंलका
नाही नाही मला आता सध्या तुमचा फोन चालू असताना पण एक कॉल यायला लागलाय
खे अो वरच याला नाव तुमचं आरती राऊतच पडाले
का क का
मगाशी केलेलं आता आलं ग काय बोलते बघा हा रेंज मु आत्ता झाला वाटतं मला ते याय लागलं मी काय करत नेटच नाहीत हे पण आठ मिनिटं बोललेलं डिस्कनेक्ट होोलल
होय होय तू दिस ना कायल आता पताले टायमिंगेचा
हा तुम्हाला खर त वाटत असेल तर स्क्रीनशॉट
ह असू दे ते मग सुझ एखादी मी बाहेर आल्या मी बाहेर आहतो दारात गेलो बोलत त्याच्यामुळे मगाचा कॉल लागला का काय माहितय मग मग अशी ट्रायल केलं ते हा हा तुम्हाला वेळ हाय आता आणि हे करू अनेक वेळा
आता एकग अर्धसान कराक्या
बरं बर मला फोन करा कि म तला हे करता येत फ्री होत येत म्हणा हा चालते चालते जेवण कधी हा हा आवडतं की
हा तु मला मी स्क्रीनशॉट काढलाय ते पाठवते अजून मला कॉल दिसायला का कट क
म्हणजे पुचय का काय भानगड कामते हो
रेंज प होते हो असं त एक एकदा क्रॉस कनेक्शन लागते मत तर कॉलचे आधी कॉलचे
होय होय चालेल ठेव मग करावी आहे मिळाल्यानंतर काय मला कॉल
करते करते नक्की करते
हा हा चाल ठवा हा